हां मॅडम आवांज येतोय कां हां कायं चाललंय
कायं नाहीं झोपलेलं आंत्ता उठलं होते
हां हां हां
तुम काय ड्युटीवर आहे का हम् लवकर
होय माझं पार्ट टाइमच असतय दहा ते दोन
हा हा हा काल मॅसेज बघितलेला पण लक्षात आलं नाही बघ कामात विसरले रिप्लाय द्यायचं
हा हा हा मुलगी लहान असल्यामुळ पार्ट टाइमच करते ओ
हा हा हा
हम्म
काय करते बेबी
ती झोपली बघा
आत्ता
होय साडेचार वाजता आले मी आज जरा वेळच झाला दोन वाजता य रोज मग थोडं काम लोड चालू असल्यामुळ साडेचार ला आले मग आता नाही झोपवलं किं मग रात्री न जेवताच झोपते म्हटलं आता थोडं झोपू दे-
होय मग तुम्ही झोपत नाही का आता तिच्या बरोबर
मी झोपून उठले थोडं
हा हा कारण दिवसभर कंटाळ येतोय सकाळची धावपळ असत्या
होय.
घरातल आवरायचं घरात करत असतील बाकीची कोण तर
नाहीत करत
का
हम्म नाहीत आहेत त्या पण नाहीत करत हम् पहिल्यापासून तसच आहेत ते हम काय बोलायचं एकत्रच आहे
हा हा
पण सकाळी त्या मॉर्निंग वॉकला जातात
होय की पण तुम्हाला पण ड्युटी वर जायचं असते म्हटल्यावर लहान बाळ आहे घरात
नाही नाही मला सवय झाल्या आता मी लवकर लवकर आवरून जाते दहाला
हा हा हम किती चारजणच ना घरामध्ये
होय.
हा म आवरतय पटपट
हम्म आणि काय कपड्याला मशीन वगैरे आहे त्यामुळ काय वाटत नाही ओ
हा हा बरोबर आहे तर तर बाकीच मशीन लावलं की बाकीचा आवरतय ते पटपट
हो
हा रोज लावताय मशिन
रोज असं काय नाही एक्स्ट्रा कपडे असेल तरच नाहीतरी एक दिवस सोडून एक दिवस आणि आता पावसाळ्यामध्ये वाळत पण नाहीत ना कपडे त्यामुळे मशीनच लावलेली बरी पडते
हो मशिनवर ड्राय होत नाहीत
होतात की पण थोडीशी राहतातच की ओली ते पूर्ण होत नाहीत.
हा बरोबर आहे कि
बाकी काय म्हणताय तुम्ही
काय नाही बघा आत्ता उठले जरा झोपलेली मी पण
हम्म हम् हम्म हम् हम्
बाकीचे टास्क होय आणि आमचं एवढं का नसतं. ते काम त्यामुळे केवढ प्रॉब्लेम नाही. भाऊज आमची आहे काय स्वयपाक करतात. मी आईच्या इकडेच आहे ना, थोड दिवस.
हा हा हा.
तसेय बागतेय घर पण माझं धुनं भांडी होतंय सगळं.
हम्म-हम्म, हम्म.
म बाकीचे त्या आवरते. होतेय अकरा साडे अकरा पण सगळ आवरते. मग इकडे ते टी व्ही बगत अस त्याचं. टास्क असल्या आले तर, परा टास्क करत बसायचं.
होय
ते ऑडिओच आल का तुम्हाला,
नाही अजून माझ अजून कॉलिंग चालूय, आणि माझ कसं. तो जॉबमध्ये कंटिन्यू आता सीझन चालू होता ना,
हा-हा, हा-हा
त्यामुळे माझं लक्षच नाही. लक्षच नाही टास्क कडं मला माझ्या मैत्रिणी ना म्हटले की, कर पूर्ण लवकर. आणि मला काय वाटलं की, ह्याला टाइम असेल अजून जास्त.
नाही ना, माझे पंचवीस फक्त झाले. पूर्ण पंचवीस मध्ये ते पण सुरुवातीला. म्हणजे व्हॉट्सअपला सांगायचं लक्षातच नाही, माझ्या मी डायरेक्ट कॉल करतो ते. आणि मग ते सोळा सतरा कॉल असेच गेले, माझे नंतर मग आम भा भावाची सून आहे ना, हे ज्यामध्ये ऍड त्याला विचारलं ती म्हटली नाही म्हटली आत्ती आणि, पहिला त्यांना कॉलिंग क सांगायला लाग ते म्हटले कॉलिंग करून किंवा मॅसेज करून,
जाऊ दे म्हटलं, काय होईल ते होईल म्हटलं,
हम्म हम्म हम्
मग ते ट्रांजेक्शनचं आलं होतं नी मला. म्हणजे ऑडिओ ऐकून करेक्शन करायचं ते,
हा हा हा ते अजून माझं आलं नाही ते अजून पुढच वाटतं.
हम्म ते आलं सत्तावीसशे पेमेंट पण आल माझं त्यांच.
सत्तावीशे आल काय?
होय अजून मी थोडे थोडे एक हजार हुन पेंडिंग आहे तपासता म्हणून सांगितले.
हम्म हम हम्म हम् ह्.
आणि ते जात किंवा ते बघायचं. ते जर फक्त फोनच पण हे गेलेल फोन फ्रेंडच. ते ज पण अजून पेंडिंग आहे.
हा त्याच किती आलं पेमेंट.
त्याच अजून नाही. माझे कॉल वेस्टेजच गेले नाही जास्त. तीन चारच कॉल झाले. आणि परत आलेले कॉल आहेत थोडे.
हा-हा, हा-हा.
मग ते ज होते का आलेल कॉलच लगेच होते काय ते कोणास स्टाऊक. कारण आता माझ ते सत्तावीसशे पहिला, त्याच्या आधी सहाशे रुपये कॉल होते.
हम्म.
अं, त्यानंतर मग सत्तावीशेच झालंय पेमेंट. मग परवा दिवशी सदुसष्टच. मी आता जॉईन होऊन झालो वर्ष वर्ष होऊन गेला माझ.
हा-हा नाही मी पण आता माझ दोन वर्ष झाली
हा हा.
कंटिन्यू मी चेक करत होतेच की येतोय का टास्क येतो का टास्क आणि ज्या हो नव्हतच आणि ज्यावेळी माझं फुल सीझन चालत त्यावेळी थोडं दुर्लक्ष झालं माझं
हा-हा-हा नाही पण आता आत्ता म्हणजे ह्या महिन्यात आले आलेत ना जास्त
कंटिन्यू आहे. टास्क होय.
होय आता ते तीन महिने ते हेज ट्रानझॅक्शन्स आहे, ते म्हणजे हेज ऑडिओ ऐकून करेक्शन करायचं ते
हम्म, ते झालं तुमचं पूर्ण?
मग ते तर सत्तावीस रुपये आले आणि एक हजार पेंडिंग आहे. माझं म्हणजे एक हजार होय तर तयार केलेले अस पेंडिंग ला चार पाचशे पाच-साशे रुपये येतील त्याजे पण, पण असं रोज ऐन झाले ते सुरुवातीला कंटिन्यू आले चांगलं सदत्तीशे ये उस्तार आले लवकर. आणि नंतर मग थोडं थोडं याय लागलंय हवालेय.
ह
काल आता फक्त तीनशे म्हणजे कसं पन्नास-पन्नास एक एकी असते ना ते अ करेक्शन करायचं ते म्हणजे पन्नास ऑडिओ-ऑडिओ-ऑडिओ येतात. आणि ते ऐकायचं-ऐकायचं आणि मग तेथ खाली लिहिलेलं पण असते मग त्यात कुठ एखादा शब्द म्हणजे हे असला चुकीचा असला किंवा म्हणजे ते करेक्ट ऐकायचं आणि ते करेक्ट करायचं ते.
हम्, म्हणजे मोठे असतात का वाक्य?
नाही-नाही, छोटे-छोटे असतात. एक मिनिटाची, तीन मिनिटाची, दोन मिनिटाची, असे.
हा-हा-हा
अ एक सेकंद दोन-तीन शेकंदाचे असं म्हणजे बोललेलेच आपण असं कसं एक थडं थोड बोलतेसं ग आस थोड थोड थोडस ऑडओ येतंय. आणि त्यात काय म्हणजे अ ह्याच्यामध्ये अक्षर मध्ये काय करेक्शन असतं ते करायचं.
हा-हा-हा.
आस आहे ते, तर पन्नास ते पन्नास ते येतेय ना ते.
हम्-हम्-हम
मग म्हणजे पन्नास केले पूर्ण कि प रिटर्न रिफ्रेश केले की आणि पन्नास असं. अस येतयं.
म्हणजे टोटल किती आहेत ते.
ते आता माझे पहिला झालत की सदत्तीशे, सदत्तीशे काय तर झालत त्या सत्तावीसशे पेमेंट आलंत म्हणजे अजून सहा साडेसातशे पेंडिंग होतं
ह
मा आणि आता अ तीनशे काय तर आलेत त्या नंतर ना म्हणजे एकूण चार हजार पर्यंत झाले. मग त्यातलं सत्तावीसशे आले म्हट बाकीच आता, येथील आता केव्हा येतात कुणास्टोक.
हम्म-हम्-हम्म म्हणजे खूपच मोठा
होय होय तीन महिने कंटिन्यू आपलं पण असं रोज नाहीय ना सुरुवातीला आले एक आठ दिवस पण आता नाही काल परवाशी थोडा आलते. एक अडीचशे पर्यंत काल पन्नासच झाले होय करायला लागले. येईल तसं ते तसं करलया ना मी ते रिफ्रेश कल तसं म्हणजे आधी टास्क तर करायचे बसून असं.
हम्म हम्म हम्म हम्म चाल तेवढंच काहीतरी इन्कम होतं ना घरी बसून.
हो ह्या वजला जास्त आला ना पण म्हण पहिला कसं पाचशे शंभर तर दीडशे एकशे सत्तर असं एक होतं ना.
हम्म हम्म
म्हणजे ते करक्शनय जास्त पेमेंट म्हणजे तिकडून येतय त्यामुळं ते कराल तसं पेमेंट आपल्याला हे होतयं मला अजून माझं अजून म्हणजे तपासायला लागलेत म्हणून सांगाल लागल्यात ते फोन फ्रेंडच पण जवळ जवळ हे तर कि तीस तपासलेला म्हणजे तपसायच लागलं म्हणून सांगितलेय. आणि करक्शनंच अजून एक हजार आहे म्हणून आपलेलं म्हणजे आपलं ऑडिओ म्हणजे हे करून अ ते कथा आई त्या हाइ त्या
हम्म
ते कसं आपण वाचायचं आणि रेकॉर्डिंग करून सबमिट करायचं असं.
हा हा हा
त्याचे पण आहे पेंडिंगला तर अकरा कायतर पेंडिंग आहे तीस अ तीस झालेते. ते तीस आलेली होते ते म्हणजे पंधरा पंधरा दोन वेळा माझे अजून अकरा तपासा लागलोय म्हणून सांगत्यात अनेक हजार हजार पंधराशे ईल तरी पेमेट
हम्म हम्म
कसं आता येईल तसं, येईल तसं पूर्ण करालोय ना मी पण
हा हा हा हा
मग बाकीचे कुठले टास्क आलेच नाही तुम्हांला?
बाकीचे केल्यात की मी अ तुम्हांला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो मी
म्हणजे आत्ता आत्ता ऑक्टोंबर नंतर आलेले
आता ऑक्टोंबर नंतर तेच की हा ते झालं की
हा तेच म्हणाले ते ज ते जे ते आता नंतर आता म्हणजे फोन अ फ्रेंडच आलं.
फोन अ फ्रेंड नंतर नंतरचंच आता बघू की हे पूर्ण झाल्यानंतर तर मग ते देणार ना त्यांनी
रिफ्रेश करून बघायचं ना रेफ्रेश केलं की येतंय की एखाद्या वेळेस
तेच की मग हा पहिला टास्क होऊ दे ना पूर्ण माझा फोन अ फ्रेंडचा तो झाल्यानंतर मग रिफ्रेश करणार.
फोन आपला कसं वेळेप्रमाणे आपण करतोय ना मग ते जरी आलं तर ते करत करत एखादा फोन एखाद दुसरा फोन करत गेलं तर चालते ना असं होतंय.
हा हा हा नाही त्यात तसं मी केलं सोडा फोन अ फ्रेंड च्या अँप करत तो टास्क पूर्ण करत क नाही पुढ तीन, चार टास्क केले मी पूर्ण
हा, हा, हा म कुठ दुसरा कुठला आलेला तुम्हांला मग
एक मिनिट थांबा अ सांगते
ते ट्रान्झॅक्शनचं एक मला आलेलं होत आणि स्टोरी होते थोडसं छोट्या, छोट्या तो रेकॉर्डिंग करून हा ते गेलं ते झालंय माझं
हम्म
ट्रानझॅक्शन तसं या आलय
ह, ह, ह, ह
म तो परवा दिशी आलत किती अडीचशे हे आलते ते पण पन्नास पन्नासचे पाच वेळा आले नंतर काल एकच आलं फक्त मना असं नंतर रिफ्रेश करता जाऊ नाहीेये बघूया आता
हम्म ह, ह, ह हा, हा, हा बाकी कुठे गेलेला का नाही फिरायला?
नाही ना कुठलं फिरायला आता लगेच होत नाही
हुं, हुं, हू पावसामुळे नको पण वाटतयं सोडा हूं
पाऊसा आहे की मधी बंद चालू, बंद चालू होतंय सकाळी थोडा पडला म्हणजे का होता जरा काल भरपूर झाला पाऊस आज नाहीये आज जरा अस ऊन पडले तर संध्याकाळी पडेल नाही परत
ह, ह
चहा
चहा नाही बघा आता घ्यायचा हम्म थोडी रेस्ट असली की बरं पडतें ना सकाळी पण लवकर उठावं लागत पाच साडेपाच ला
होय त्यानी ड्युटी करून आणि परत आणि घरातलं असतयच नाही करत, करत करायचं मग
होय मग काय जस जमतेय तसं करत जायचं जेवढं जमते तेवढं
हो ते तर हायच का आता आनि स्वयंपाकाचा वेळ होतय
होय मग काय
बायकांना किती जर केलं तर हे नाही काय तर, काय तर निघतय आणि परत
होय आणि कंटाळा करून पण चालत नाही हो, हो, हो
नंतरआणि करा चालतय
चालेल, चालेल
काय